हा लागला तरी, माझं का लागत नाहीए तेच कळत नाहीये?
तुमचा याच्या आधी तुम्ही कॉल केला होता का कुणाला त्यांचा फोन उचलला नाही का? त्यांनी
नाही उचलला.
हा त्याच्यामुळं तसं दाखवलं परत कट करायच तसं तो फोन आणि मग लागतो.
अवो दोनदा, तीनदा लावलं तुमचा पण लावला त्या म्हणजे ज्यांना फोन करत मॅडम त्यांना फोन लावला, त्याचं पण नाही आणि तुमचा पण नाही, टास्क पूर्ण झाला असं म्हणतात मला
अच्छा, काय माझा इथून लागला पण तुमचा फोन आता
हो ना आता काय आता, हा लागलाय तर खरं आता बघू
हा माझा कट झाला का म तुम्ही परत ट्राय करून बघा. काय चाललं, झालं जेवण स्वयंपाक वगैरे झाला की करायचयं?
करायचंय अजून आताशी कुठे इतक्या लवकर नाही. आमच्याकडे जरा उशीर असतो स्वयंपाक मग ताजा ताजा एकदम गरम गरम चुलीवरच ताटात अस असतं मग काय मग काय तर गार मग काय करणार अहो होत काय गार खायच संध्याकाळचा कंटाळा येतो
हम्म हम्म
आता दिवसात आपण खातो. नाईलाज म्हणून
हो
संध्याकाळी तर एक वेळ आपल्याला गरम जेवण पाहिजेल ना आपणच करणार आपल्यालाच नाही. म्हटल्यानंतर कसं वाटत ते
खरी गोष्ट आहे संध्याकाळच एक टाइम व्यवस्थित जेवण पाहिजे प्रॉपर एकदम नाही का!
आणि आणि ते मुख्य म्हणजे गरम पाहिजे. काही असू देेत. पिटलं भाकरी का असेना पण ते गरम पाहिजे असं तव्यावरच ताटात घरात असलं की मग जरा दुसऱ्या दिवशी परत आपल्या कामाला झुपायला जरा ताकद येते. किंवा जरा मेन टल रिफ्रेशमेंट होते.
हो माझं मम्मी पण आम्ही एका साईडला भाजी बनवली. ती लगेच एका साईडला पोळ्या करायला घेते मला म्हणते जेवायला बसा लगेच तवावरची गरम गरम पोळी ताटात
मग काय चांगलंय ये ना ते मग आहे सकाळचं कसं आपण आपला डबा भरतो जातो. खातो पितो मग ते सकाळ म्हणजे कधी सकाळी सहा नऊ वाजता केलेलं जेवण दुपारी दोन वाजता आपण खातो.
हो
मग ते नको वाटत. ना ते आता संध्याकाळी पण तसंच गार दोन म्हंटल्या वरती ते जमत नाही. आपल्याला आणि आता गारठ्याचे दिवस आहेत. त्यांच्यामुळे तर नाहीच नाही.
हम्म आणि जास्त भूक पण लागते. या दिवसात हिवाळा
हो आणि पावसाळा आणि असं काहीतरी असं गरम अ भले ते म्हणजे असं साधं असलं तरी चालेल. पण ते गरम असलं तरच जात. अ तेचा गार दोन असेल. तर जरी ते चांगलं जरी असलं म्हणजे चमचमीत जरी असलं. तरी ते गार असलं की संपलं मग ते त्यांचा खायला इंटरेस्ट येत नाही. मूड निघून जातो त्या खायचा
आता एक ताईचा फोन आला होता. त्या मला म्हणे खूप छान बोलतात. म्हणे त्या तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणे म्हंटलं मी त्यांच्याशी बोलली म्हटलं! दोनदा तुम्ही छान छान बोलता म्हंटलं मला माहिती.
हा
तुमच्याबद्दल आता ते मला तेच सांगत होते
अरे काय आता आपल्याला दुसरं काय आपल्या हातात ते सांगा ना मी काय तुम्ही मला उचलून देत नाही आहात का मी तुम्हाला उचलून काय देत नाही आहे आपल्याला नुसत जमतं बोलण्याच जर आपल्याला काही मिळत असेल तर काय हरकत आहे आपण तेवढं तरी करायला काय हरकत आता बाहेर जाऊन तर करतोच आहोत आपण कामधंदा नाही अशतला भाग नाहीये करतोच आहोत पण त्यांच्या बरोबरीन हे पण पाहिजे ना. आणि शेवटी कसं आहे की, आत्ता आपण जर कुणाशी चांगलं बोलल तर थोडंस का होईना आपल्यासाठी पण कोणीतरी चांगलं बोलतो.
हो बरोबर आहे. आता हेच घ्या तुमच्याबद्दल आपली खूप ओळखही नाही काहीच नाही पण तरी कि ती म्हणजे मनाला नाही का असं छान बोलतात, तुम्ही मला पण तुमचं बोलणं खूप आवडले की तुम्ही नाहीका, समोरच्याला असं समजून वगैरे सांगतात हे तुमचं बोलायचं जो टोन आहे, ती पण खूप सुंदर आहे.
थँक यू थँक यू थँक यू हंह हं
छान आहे मी ऍक्च्युली तुमच्याशी बोलली ना फर्स्ट टाईम तेव्हाच मला खूप असं नाही का एकदम छान वाटलं होतं. की म्हणजे समजून सांगण्याच तुमचा एक हे असतो काय म्हणतात त्याला
एक हा म्हणजे सवय तशी झालेली आहे. कारण काय होतं माहितीका ह्याला जबाबदार म्हणजे माझं काम म्हणजे मी एका माझं शिक्षण काय मी त्यात ग्रॅज्युएट नाहीय अंडर ग्रॅजुएट अस ल्यामुळे म जे मिळेल ते काम करत गेले आणि मग त्याच्या तन जे काही शिकत आले किंवा शिकवत आले ते म्हणजे ज प पहिल्यांदा शिकले आणि म त्यांच्या त्या अनुभवावरती मग आपल्याला कारण आपणं कुठेतरी चुकतो आपणं काय आ ईच्या पोटातन सगळ्यां गोष्टी शिकून नाहीय येतं आपणं त्या बाहेर आल्यानंतर आपल्याला चार लोकांबरोबर काम केल्यानंतर आपल्याला कळतं.
हो आणि हे जे आपणं बोल तोयचं आणि आपण म्हणजे आपले एक तर बोलण्याची पद्धत सुधरते. की हे नाही का समोरच्या समोरच्याशी काय बोलायचे कोणत्या टॉपिक वर बोलायचं आणि कितपत बोलायचं कितपत नाही बोलायचं किंवा म्हणजे नाहीका आपली बोलायची टोन आहे म्हणजे खूप त्यांच्यात फरक पडतोय.
आणि मुख्य म्हणजे काय होतंय की आपल्याला एखाद्या विषयावरती आपल्याला एक पाच मिनिटं बोलायची सवय लागते आपण एक आपल्या ग्रुपमध्ये असे एक केलं पाहिजे ऍक्टि्ही की अ हे जरी टास्क आपले पूर्ण झाले. तरी एक आपल्या पर्सनालिटी डेव्हलपमेंटसाठी आपणं ह्यांचं सातत्य हे ठेवायला पाहिजे.
हो खरी गोष्ट आहे याच्याने खरंच खूप फायदा आहे.
ह्या टास्कचा आहे ना म्हणजे आपण पैशासाठी आता करतोय हे सोडून द्या विषय, हा म्हणजे पैसा हे आहेच आपल्याला महत्त्वाचा आहेच. नाही अशातला भाग नाही पण इन जनरल, आता काहीजण असे असतात की, काही घरांमध्ये म्हातारी ग्रहस्त असतं, काही जणांमध्ये एकल् मदर अस ते सिंगल मदर असते. किंवा काय जे काय असेल ते, महिलांच्या वे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. म अशा वेळेला एखाद्या शांतपणे जर कोणी जर आपल्यासारखं असं बोलायला आलं की बाबा बोलायला हे असं नाही असं पाहिजे तसं नाही तसं पाहीजे, किंवा आपलं जनरल जरी गप्पा मारल्या तरी त्या माणसाची एक उभारी येते त्याला मेंटल त्याला असं रिफ्रेश होतं तो तो मनुष्य. ती व्यक्ती.
आणि कुठेतरी, ते एक मन मोकळं पण होते. कि मनात काय चालय बुवा. मन मोकळं पण होतं. त्याच्याने पण बराच फरक पडतो.
हा. तुम्ही मला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. मी जरी तुम्हाला, काही माझ्या मी बोलले, तरी ते तुम्ही कुठे जाऊन सांगणार? हा एक प्रश्न असतो. आणि तुम्ही ति थे सांगून सुद्धा मला काय, त्याचा फरक पडणार? हे की नाही. म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये ना, मेंटल एक हे मिळतं. सुकून मिळतो. एक शांतता मिळते. ते महत्त्वाचं असतं. मग तस जरी, आपण एक टास्क म्हणून जरी, आता पैशासाठी नाही. पण एक असंच एक दिवसातले पाच मिनिटं फक्त. आता ह्यांनी तरी दहा मिनिटं दिल्या. पण पाच मिनिटं फक्त कॉल करायचा. काय असेल ते, दिवसभराचं एखाद्याला कोणाला प्रॉब्लेम आला तर त्यांना एखादं, चिडचिड होते. काही ठिकाणी आपलं आपली मनाविरुद्ध गोष्ट घडते. आपण सांगत अस तो ते खरंय. पण समोरच म्हणतो, नाही तू खोटं बोलतो मग हे जे आपला, जो मनस्तताप रीची चिडचिड असते, जे फ्रस्ट्रेशन असतं
हा-हा.
ते, कोणाशी ते शेअर केलं तर, ते पुढच्या, बऱ्याच गोष्टी टाळता येतात. म्हणजे त्या, ती बाई जी असते ती, ती आतमध्ये धुमसत राहते.
खरी गोष्टय. आणि काही-काही वेळेला, नाही मन मोकळ करता येत.
मग ती धुमसत राहिली की, तिच्या शरीरावरती परिणाम होतो.
हो.
तिच्या शरीरावर परिणाम झाला की, तिच्या कामावरती परिणाम होतो. आणि कामावरती परिणाम झाला की, तिच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होतो.
बरोबर की नाही?
हो खरी गोष्ट. पण कसं असत ना, एक एखादी अनोळखी व्यक्ती बुवा, किती एकदम अटॅचमेंट होऊ जाते. बोलण्यात थोडंच लगेच. नाही का? असं एखादं, मला असं म्हणजे अशी, स्वतःची फिलिंग असे की, मी एखादी काही अडचण आली ना तर मी तुम्हाला सहज कॉल करू शकते. मनातल्या मला त्या गोष्टीचं, नाही का एक क, निवारण देऊ शकता.
हा, किंवा बाबा, माझ्या मला, एवढं असं - असं वाटतंय. तर तू त्याच्यात म मी तुला, दोन, तीन रस्ते तुम्हाला सांगू शक ते. कि बाबा, हा एक रस्ताय, हा एक रस्ताय, हा एक रस्ताय. पहिल्या रस्त्याचा नफा - तोटा हाय. दुसऱ्या रस्त्याचा नफा - तोटा हाय. तिसऱ्या रस्त्याचा नफा - तोट त हा आहे. मग तुला कुठल्या रस्त्याने बाई जायचं, ते तू ठरव.
हो.
कारण, मी काय तुला बघायला आली नाही. तू काय मला बघायला आलेली नाही. तुझी तिकडची परिस्थिती काय? आणि नेमकं तू माझ्याशी, खरं बोलतेस का? खोट ट बोलतेस, हे तुलाच माहिती. बरोबरय. परिस्थिती तुझ्या बाजून नेय, का तुझ्या विरुद्ध आहे. आणि तू ती तुझ्या बाजूनी सांगतेस. म्हणजे असं ही होतं म्हणजे असं हे नाही म्हणजे असं तुम्ही पर्सनली घेऊ नका.
नाही नाही पर्सनली पण तुमची म्हणजे नाही का. समोरच्याला समजून सांगण्याची जे तुमच्यात ती कलाय. समोरचा किती येत''--'' जद झोप एखादी गोष्ट तुम्हाला समोरच्याकडनं नाही का म्हणून घ्यायची का काय तर. ती सुद्धा तुम्ही करू शकता इतकं छान म्हणजे तुमचं बोलणय हाय.
नाही अस का इलाज नाही ना मी आता खरं सांगू. का, मी अशा अशा परिस्थिती. ती गेलेली आहे परिस्थितीचे टप्पे टोनके म्हणा. किंवा मी जी काही काम करत गेली ते म्हणा त्या कामामध्ये जे काही मला अनुभव आले ना. त्याच्यात हे सगळ शिकत आले आणि मुळात माझ. जे काही मा अ लहानपण गेलं तर ते माझ्या चाळीमध्ये गेलं मुंबई. तिथल्या चाळीे मध्ये गेल आता मुंबईच. चाळीमध्ये म्हणजे अगदी सगळे जा जाती धर्म असतात.
हो,
आणि त्यावेेळेला म्हणजे चाळी अशाव. मोठ्या मोठ्या चाळी असायच्या आणि अ माझ म्हणजे मी. सकाळ रात्री झोपण्यापुरती घरात असायची. आणि बाकीचा वेळ अख्खा दिवस बाहेर हुंंदडत असायच्या.
हम्.
हा, त्यामुळे काय आमच्या बळे आमच्या म्हणजें चाळी जसा मोठा आमचा वाडा होता त्या मालकाचा. काच मध्ये मोठं अंगण होत आणि आजूबाजूने चा चार बाजूनी चाळी होत्या.
तुम्ही करता का तिकडून कॉल.
हा, करते मी तुम्हाला कॉल.
हा, तुम्ही करा.
करते करते करते